हॅलो झाले कपडे इसतरी?
झाले. ठेवा लागते ना आता उचलुन‌. ह्या पोरांना पण काय हसु येऊन राहिले. बटाट्यावाल्याला विचारल का?
बटाट्यावाला भेटला नाही तर सकाळी कोणी घेऊन टाकू गावात.
ते बटायची वाट पाहूण माय वेर्फस ते सगळंच राहून जाईल.
हम उद्या सकाळी आहे येते गाडीवाला त्याच्याकडन उस- मी पण जाणार विचाराना काय भाव चालू आहे.
सोळा रुपये.
कोणाला विचारलं होतं.
माझी भाची सांगत होती ते कट्टेवाले आले की सोळा रुपये दे त्यानां-
विचाराव लागल सगळ मग त्याला
सोळा रुपये कट.
हम् हम-
सोळा रुपये दिले की मग कितीचे होतील? ते पन्नास किलो.
बगावं लागल हिशोब करून.
अठरा रुपये किलोचे तुम्ही नऊशे रुपये म्हणत होते ना?
हम्म
मग सोळा रुपये किलोचे तर मग कमी होतील ना मग.
हां, सोळा रुपयाचे सहाशे रुपये होतील बहुतेक.
अमऽ
हम्म.
किती परवडेल मगं घ्यायला? सोळाशे पण पटका कट्टा पाहून घ्यायच जर
आता ते कट्ट्या जास्त राहिल तस ते काही, हो तोरी खोलून दे ना ते. जसे त्याच्या छोटे मोठे राहतील तेच देणारे,, ते पूर्ण मोठे थोडी देणारे ए ते.
ते तर हाय,,, इथं पारावर पण येतं म्हणे मार इथं गावात
ग्रामपंचायतीच्या तिथं.
पाठीवरच राहतात ते एक
अं विचारून पायज म हो आता हे दोन तीन दिवस काय पाऊस सांगेल काय सांगेलय पाहालाग
सांगितलेला पाऊस प मग काय कराय त्यच्या
त्यासाठीच तर लवकर मागच्या वर्षी झाले होते माइक वरून.
हम्म.
हरशीला टाकली. यांना वरतून आणलंच नाहीये, प शाबूदानाच्या पापड्यांचं-
हम्म. हय हम्म
झालं असेल तर किंलिंगण खाऊन तन त्याला म्हणा की हे करून घेते भांडे, जेवणं करून घ्या काय जेवायचं तर ते मंग झोपा नाय जेवायचं तर अभ्यास करा पयले सकाळी लवकर उठायचं, अ व अभ्यासाचं काही कामचं नसतं, नुसतं मोबाईल पाहायचं
नाही ते मोबाईल पाहायचा य तू तेचालं
लाईटवाला
एवढा काय अंधार आहे का? काय गं घेऊ नको जावा सगळे खराब होऊ जाईल ते.
एक
कोण झोपुन राहिला आता वरती जाऊन? दार लावलं त्याने पण त्यांनं ते अ चटाई घेऊन आला तो वरती, आता अंधारात वरती झोपणार ए का?
ए ठेव रे,, रीकामं उद्योग नही करणार. हा
माराचं सोडून दिलं, आणि रिकामे उद्योग करतोय तो